हॅलो.
हा काय करत आहेस?
काय नाही बसलेलो. बरं झालं फोन केलीस ते मला. तुमच्या कॉलेजच विचारायचं होतं.
हा हा कोणत्या ट्रेड ला घेणार आहेस ऍडमिशन?
कोण म्हणल साईड साईड
हॅलो.
हॅलो.
हा कोणत्या ट्रेड ला घेणार आहे ऍडमिशन म्हणजे अ इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकल, सिवील, ऑटोमोबाईल.
हा.
अ कॅम्पुटर हाइत.
तू काय केली होतीस?
मी इलेक्ट्रिकल मधून केलंय.
हा म्म काय इलेक्ट्रिकलचा सिलेबस कसा असतोय?
तसा टफ असतोय म्हणजे आपल्या ह्यच्यावर असंतय फर्स्ट ला काहीतरी आपल्याला म्हणजे जनरल चे सब्जेक्ट हायेत?
हा.
ते सब्जेक्ट असतात. नंतर मग सेकेंड सेमिस्टर पासून आपल्याला जे ट्रेड हे आपला च्या रिलेटेड आपल्या सगळं असतं.
हा.
असं मग डिग्रीला म्हणजे डिग्रीला घेणार आहेस ऍडमिशन का डिप्लोमाला घेणार आहेस?
कोणतं बरं पडल मला तरी?
बघ म्हणजे कसंय जर अकरावी बारावी झाली असल तुझी
झालं माझ्या
हा अकरावी ब म बारावी झाली असली तर अ फर्स्ट इयर हेला डिग्रीला आपल्याला फर्स्ट इयर पासून भेटतेय ऍडमिशन.
बरं.
आणि डप्लोमाला डायरेक्ट सेकंड इयरला मिळतय ऍडमिशन मग डिप्लोमाला कसं डायरेक्ट सेकंड इयरला मिळालं की तुला अ म दोन वर्षाचा डिप्लोमा होतोय ना. सेकंड ईयर आणि थर्ड ईयर त्यात कम्प्लीट होऊन जातय तुझ अ डिग्रीला च चार वर्ष असतात.
हा.
म त्याच्यामध्ये तुला मग फर्स्ट इयर पासन तुला चार वर्ष करायला लागणार असं होणारं. मग डिप्लोमा केला अस त्याच्यानंतर न जर तुला म्हणजे डिग्री करायची असली तर, मग तुला तीन वर्षात तुझी डिग्री होऊन जाते.
हा.
असय.
म डिग्री चालतेय मला. हं द काय काय स सब्जेक्ट काय काय असतं त्याला?
अ सब्जेक्ट अ मेजरमेंट
हा.
एच वी डी सी वगैरे म्हजे इलेक्ट्रिकलच्या रिलेटेड आपल्याला सब्जेक्ट असतात.
हां.
असय.
मग तुझी आता डिग्री झाली ना?
हो झाले आत्ता, आता झाले म्हंजे अजून तसं म्हणजे पास आउट व्हायला नाहीय, आता जस्ट एक्झाम दिल्या फक्तं.
हां हां मग फी कशी काय काय कसे दिली?
अ फी कास्टमध्ये असली तर, आपल्याला काय फी नसत्या.
हा.
जर विदाउट कास्ट आपण असलो तर, मग आपल्याला फी असत्या तशी म्हंजे प्रत्येक कास्ट नुसार अस्त्या नी फी.
हा हा काल
मग अ आपल्याला काय कॉलरशिप वगैरे त नसत्या, त्यामुळं त्यातन होऊन जात्या.
हां हां.
चांगले आहेत तिथले सर जन सगळे चांगले आहेत.
हा मला म आता अ मला आता स्पोर्ट्स आवडते. मला स्पोर्ट्स मधून काय होईल काय?
हा होत स्पोर्ट्स पण आहेत तिथं. होऊ शकते त्यातन पण अ आहे की हॉकी सगळेच आहेत, तस म्हणाय गेलं तर तिथं. जास्त करून ते स्पोर्ट्स साठीच म्हणजे कॉलेज हे या
म मला फुटबॉल मधन मी इथे खेळतोय. आमच्या इथं मी खेळलोय फुटबॉल. स्कूलकडनं पण खेळले आणि आता अकरावी बारावी खेळले कॉलेज कडून पणं.
हम्म चालेल मग.
मग त्यांच्या स्पोर्ट्स ऑनलाईनचं कसं काय का असते?
ते काय कॉलेज थ्रू अ नाही एवढं म्हंजे माहिती नाही मी काय त्यामध्ये हे करेल नाय हं.
बरं मग तुझ्या कोण ओळखीच?
हा फ्रेंड आहेत माझे. ओळखीचे बघतो मी त्यांना विचारून तुला सांगतो. कॉल वगैरे कराय नाही त मी तुला सांगेन.
चालते बघ जरा मला कारण की आता डिग्री आहे मला आता पुढं अकॅडमी ते स्पोर्ट लक्ष द्यायचं होतं मग मी संजीवनी कसा स्पोर्ट्सला मी ऐकलय स्पोर्ट्स चांगला आहे.
हो आहे चांगलंय तिथं स्पोर्टसला.
मग तेच मला संजीवनी मध्ये त्याचसाठीच घ्यायच होतं. डिग्री का मी म्हणजे मला तुला माहित आहे कुठनं पण घेऊ शकते मी. असं का नाही कि भेटणार नाही. असं नाही पण मला स्पोर्ट्स साठी मला पुढं हच्यात करिअर करायचं आहे. तुला मम्मीने सांगितलंच असेल की, फुटबॉलच्या ह्याच्यात.
हा हा.
हा मग त्यामुळे कस जरी काय मला डिग्री भेट ली आणि स्पोर्ट्स मूळ मला आता लागते इकडे नाही तिकडे तरी. आणखी आता मी बघ हा मी बघतोयस इकडं तिकडं. माझ्या आता दोन तीन मित्र आहेत. म्हणजे स्कूल मधली जे सिनियर होते माझे.
त्यांना आता लागलंय सध्या ते कशी नॅशनला म्हण इंटरनॅशनल म्हण खेळून आल्यात.
हा हा तू खेळ आलायस काय जाऊन म्हणजे नॅशनल इंटरनॅशनल? काय म्हणजे असं?
खेल तेवढी.
बर.
मग त्याचं कसं स्कूलकडनं आणि स्कूलकडनच केलं मी. त्यात पण आमच स्कूल म्हणजे असं इतकं पण असं हे ज नव्हतं मोठं नव्हतं.
हा हा.
मग कॉलेजकडनं खेळलो पण एक वर्षच खेळलो दुसऱ्या वर्षी खेळा नाही त स्पोर्ट्स. तेन व्यवस्थित नाही मला आवडाय नाही पसंत पडाय नाही त त्यामुळं. म्हणून आता मी इकडे घ्यायला बघा आलोय मी.
चालतं की मग घे तिथे काय प्रॉब्लेम नाही हाय.
हा.
पण कसंय तुला इकडे सब्जेक्ट पण ऑल क्लिअर करायला पाहिजेत ना. मग पुढं तुला
जे सब्जेक्टचे, आता समज सब्जेक्ट मी आता कुठल तू कोणते घेतलेलीस?
तस नसतय आपण घेईल जस अस म्हणजे कसं असतात. आपल्याला प्रत्येक स सेमिस्टर ला पाच पाच सब्जेक्ट असतात.
हा.
पाच नंतर नंतर कमी होत जातात. जस आपण पहिल्यांदा पाच असतात खरं एक तिसरं चौथं सेमिस्टर कंप्लीट होऊपर्यंत पाच सब्जेक्ट असतात.
हा हा.
मग ते पाच सब्जेक्ट आपल्याला क्लिअर करायला लागतात ना म्हणजे जरी राहिले तुझे बॅकला वगैरे तर तिथ रिमेंडर वगैरे ते आहे. रिमाइंडर म्हणजे कस एम सी क्यू थ्रू तिथ एक्झाम करतात तिथं त्याने. मग त्याच्यातन होऊन जाते. पास होतात. करतात मदत त्यांने ते
हा.
पण त्यात न होऊन जाते. जर नाही झालं तर मग सप्लिमेंटरी द्यायला लागत्या.
होय काय मग त्याला अशी मला वाटलं सीईटी न ना एक्झाम अशी म्हणजे जी कॉलेजची असतात ना
हा हा.
मी ज्या कॉलेजमध्ये कंटिन्यू करणार होतो तिथ वरती सीईटीला म्हणजे त्यांची जी एक्झाम असते ना ऍडमिशन एक्झाम काहीतर कॅप्रोन तेन लागतात बघ. तशी एक्झाम असतात काय तर.
कॅप्रोन आपला कसा मी तुला सांगितलं ना कॅप्रोन अस सोडत आता आपल्याला प्रत्येक कुठ तरी मोठ्या कॉलेजला घ्यायचं म्हटलं तर त्या कॅप्रोन मधन आपल्याला जाय लागतय.
हा
कॅप्रॉन मधूनच घ्यावे लागते. घ्यायला लागत माझं पण कॅप्रॉन हे झालं होत तिथं मला भेटलेलं ते
होय काय?
हो
हा हा् चालते क त्यांचं मग आता तू कशी जात होतिस?
मी येऊन जाऊनच करत होते तिथं होस्टेल ते न आहे. पण हॉस्टेलला काय राहिले नव्हते मी येऊन जाऊनच करत होते पण हॉस्टेल आहे तिथे.
मग सोडायला तेन तुला कोण म्हणजे घरा अशी घरातली का गाडी होती तुझ्याकडे?
नाही नाही बस नच जायची मी लोकल
काय बसला म्हणजे कसं काय काय असायचं बसला किती रेट असायांचा तिथन
इथून गावातून तरी मी अ वीस रुपये मला इथून तिथनं मग तिथनं पण बसला वीस रुपये होते
वीस रुपये पाड
हा आम्ही लेडीज म्हटलं हाफ तिकीट ना
हा तुमचं चांगलंय शासनानं चांगलं केलंय तुमचं आमच्यावर कुठला बदला घ्यायला कुठल्या जन्म चा
आता हाफ तिकीटहा हा हाफ तिकीट पण आता फुल झाले आता पंचवीस रुपये तिकीट केेलात काहीच परवडत नाही
हा म, तरी पण तेवढं तर आहे तुम्हाला आमला पन्नास रुपय शिवाय तिकीट नाय.
होय मुलांच नाही होत येऊन जाऊन पण जास्तच जातं मुलांना पैसे
हा म
तरी पण माझे तस म्हणाय गेलं तर शंभर रुपये खर्च व्हायचा.
हा, तुझं शंभर रुपये खर्च होणार.
तुमचे तिथे दोनशे जातील हा हा
दोनशे अडीचशे त्यापेक्षा मग गाडीत पेट्रोल टाकलंय का? त्या दोनशे अडीचशे मध्ये आठवडा्या जाऊन फिरती येतो मी
हो आमच्यातली सगळी मुलं गाडी घेऊनच यायच आणि त्यात कसं तिकडे कस हे आहे ना घाट आहे त्यामुळे कसे घाटातून गाडी बंद केली की आपोआप जाते पुढं
हा मग काय ते ओव्हरटेकला टाकले की चालते
हा
तेी काही निवांत देत ते माहितय मला पन्हाळ्यावरून न येताना कारण की मी आता पन्हाळ्यावर भरपूर गेलोय. त्यामुळं आम्ही कसं एक एका टायमगीच पेट्रोल लागतो वरण एकदा आलो खालती उतरायला की कि मग काय निवांत येत गाडीवरून
होय आपण येऊ शकतोय सोड
हा मला ते स्पोर्ट्स साठीच विचारायचं होत बघ स्पोर्ट्सचा सर कोण ओळखीचे नाहीत का तुझ्या?
नाही म्हणजे तस जरा विचारायला पाहिजे आहेत माझ्या ओळखीचे सर पण त्यांना विचारून तुला सागते सांगतो की मी
बघ जरा कारण की मला स्पोर्टस मधन कसे जरा मला चांगल म्हणजे स्कूल अस मी भरपूर आता मी शाळेत असताना पण संजीवनी बरोबर खेळलोय आपण म्हणून
म्हणून माल चांगल माहती आहे.
हो तेिथ लहान मुलांपासून चालूय म्हणजे कसं तिथं काय ज्युनियर सिनियर के जी पासून सगळ्यांनाच तिथं हे
हा तेच कारण की मी लहान असताना जे त्यांच्या समोर खेळायजो ना ती अशी दुसरी टीम होती ती म्हणजे अशी हेवा्हाय ची जरा हद अशी भ्यायची त्यांच्यावर समोर खेळताना कारण की अशी म्हणायची संजीवनी टी मा आहे संजीवनी माय ना असं म्हणून मी न घेतले न्यू ला पण मला आलत पण मला न्यू ला इतकं खास वाटण
हा हा
ती कशी तिथली पेटेतली पेटेतली तेवढी चांगली घेतात त्यामुळे मला एवढं वाटत नाही काय न्यूला घ्यायला कारण की आलते मला यएम म्हणून ऍडमिशन करायला
हा हा
ना तिकडेच घेणार होतो नूला पण मला गल्ली मा काका पण होणार नूलाच घे कारण की त पण स्पोर्ट्स फुटबॉलच खेळते त म्हणाला न्यू लागे चांगला न्यू ला बर पडते पण मी आता तिथेच शाळेत होतो त्यामुळे मला माहती आहे का सस् की त्यामुळे मी इथे घ्याले संजीवनीला
बस चाल ते की घे चालतय संजीवनी ल आहेत की बसेच आहेत पण कस आहे बसेच्या फी जरा जास्तच आहेत बसेच्या अ पंचवीस पंचवीस हजार तीन बावीस
म आहे मग मग गाडीच बरोबर त्या
हो
हम् चालते बघतो म हा हा मग बघ तो तुला सांगतो मग काय ते
हा हा
हा
जेवलास काय
नाही मगाशी आता जरा बाहेर चाललेला होता तोपर्यंत पाऊस पडला ते पोरांच्यावर निघालतो जरासा बाहेर नाश्ता करायला जाणार त्यामुळे आता राहिलं ते
हा हा चालते जेवले की जेवणच बसलेलं हा ठेवू का
हा हा